हॅलो,, हा बोल कि.
हा, तुमचा व्यवसाय आहे काय?
हम्म,, आमचं म्हणजे हेचऽ हेच हेय दुकान आहे,, गाड्यांचा कलर करायचंऽ
हा, हा, म्हणजे गॅरेज वास्त झावऽ
नाही गॅरेज पण नाही गाड्यांच फक्त कलर म्हणजे, मॅचिंग करून देतऽ त्यामहीऽ
हा, हा, हा
तू काय करतायस?
मी घरातच आहे म्हणजे वर्षऽ. मुलं आहे लहान,, त्यामुळे मग घरातच रुमाल पॅकिंग ला आणतोय गारमेंट मधलं.
होय,
हा,, आधी येत होतोऽ. आ आधी येत होतो,, गारमेंट ला बंद केलं,, मग घरऽ
आवाज कसला तरी येतोय ग?
हा तेच टस चिकटपट्टी चिटकावलं आहे आता म्हणजे का गारमेंटमध्ये् आय.
हम्म,
त रुमाल च बॉक्स असंत ना त्याला राऊंड सगळं चिकटऽ पटी लावाय लागतात ते जाऽऽ
होय,
हा
हम्म आजकाल दोघांनी म्हणजे राबल्याशिवाय असं घर चालतच नाही ग
होय नाही चालत मिस्टर आमचे चांदी काम करतात बाहेर दुकानात जातात
हम्म.
मी काय घरात बसून पण त्या कंटाळच येतोय सासूबाई ब. तव त्यात साड्या पिको फॉल करतात.
हम्म
ह त्या पण मदत करतात मला काम कराय
नाही घर तेच, काय म्हणते मी आजकाल एकट्यावर चालत नाही. दोघांनी मिळून राबल्याशिवाय,, आणि दोघांनी मिळून केल्याशिवायऽ
नाही चालत.
हम्,, महागाई वाढल्या, ग्यास भेटऽ त नाहीत बघतेस ना.
हो मध्ये तर काय जासच नाहीणार ते ते
हम.
मग गॅस पूर्णच बंद झालत मिळायचं ते युद्धामुळे.
हो इकड पण अगं तशी सिच्युएशन होती. आमच्याकडं कसं आहे दोन तीन सिलेंडर आहेत त्यामुळें चालतय ऍडजस्ट करून घ्यायला येतात
आच्यार पण आहे दोन आहे ते एक सपलिकी घ्या लागता आणि आता कसं पूर्ण महिना म्हणजे अठ्ठावी दिवस भरल्याशिवाय नंबर पण लागत मी टाक
हो आणि परत आठ दहा दिवस परत येत नाहीत टाक्या
होय आणि जर त्यांच्या टायमात नाही घेतले तर मग पुढल्या महिनापद्ल थांबायला लागते
होय परवा तसच झालेलं मी आलं. सिलेंडर आणि मी जरा कामाच्या निमित्तानं बाहेर गेलेलो. त्यामुळं आता सिलेंडरवाला परत गेला. परत काय आलाच नाही मग परत पूर्ण महिनाभर वाट बघितली त्याची परत नंबर लावून हा परत मग घेतला सिलेंडर
होय होय हा.
आणि त्या चहा पानी आवरलं.
आपण आवरला येतो तुमच्या?
माझं झालं बघ सगळं आवरून म्हणलं जरा आता बाहेर सांग फुरायला मग आणि काय आज जेवायला काय बनवणार आहे संध्याकाळी
जे आता सासूबाईसनी मिस्टरास्नी विचारून मग मग करयच.
म त्यांच्या आवडी निवडी प जपत जपतच आपलं.
होय त्यांच आवडून उभ करण्याची बर कराव लागतेलामग काय
कडे तस नाही आमच्याकडं कसं आम्ही जे करेल तेच खातो हम्म तेच खातात सासूबाई पण आणि म्हणजे एकत्र राहिलं होतं ना आम्ही गावी त्यावेळेस सासूबाई असू देत किंवा त्यांची बहीण वगैरे आम्ही एकत्र जोतो सगण सासूबाईंची पण तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा आम्ही आहे त्यात.
हा होय.
त्यामुळे एखाद्या दिवशी कंटाळा आलाय. होय होय, एखादी भाजी च चपाती केली किंवा पराठे केले. नाहीतर आपलं पावभाजी करा अगर वडापाव करा. किंवा विकत आणून खावा काही प्रॉब्लेम नाही.
हा हा आमच्यात काय विकतच एवढं नसतय घरी बनऊन
हम्.
पावभजी अ परत मिसळ सारखं - मिस्टरासनी कस - उन्हाळ्या सुट्ट्या असत्यात यामुळ कायतर चांगल अस करायला लागतय ना.
हम्म
हा कवा कवा पावभजी
वेगळं वेगळं केल की जरा तोंडाला पं सवय थ
गोड सुजी.
एकेकांचं डबल आहै महाराष्ट्रात पण आहै आणि कर्नाटका त पण आहै. ह आमच्यात पण असतय सारखं. आमच्या कस इडली आंबोळी कसं जास्त कोण सारखं म्हं कस आता सकाळच नाश्त्याचं शक्यतो कोण नसतय, मुली कॉलेज ला जाणार असतात त्यामुळे ते चहा किंवा कॉफी घेतल्या कि झालं चालल्या त्या, हा म आम्ही दोघजण जाणार असतोय त्यामुळं स्वयंपाकाचं काय हे नसतंय. मग जे काय भाजी चपाती करेल ते सगळ्यांना चालतय. पण संध्याकाळच्या वेळेत मात्र सगळ्यांना कसं वेगळं वेगळं काहीतरी पाहिजे. का?
इथ हाय कोपऱ्यात हाय.
म बरोबर
मम्मी आल्या काय?
तेणी, हयानी असल्यावर लागतोय की मग रविवारी करतो की, हा हम बोल की हा रविवारी करतोय मी एक दिवस - हम हम
हा हा नेता म्हणा, मी का येणार नाही नाही -नाही घेऊन जा. आणते ना का सायकल च काम वझ - त्यामुळ मग ती घ्यायला आल्यात उद्या जरा गावी बाहेर जाणार -
हम्म होय जरा बाहेर फिरायला करायला जायला पाहिजेच की.
होय
काही ना काहीतर कामं असत्यात.
हा कामामुळें नाही होत ना तस ते सासुबईंच - वारल्यात म मम्मी ना बोलावलय तिकड तोंडगोड करायला.
हम् त्यामुळे तिकड जाणार आहे काय?
हम्म
हम्म आमचं पण चालूय बघ कुठ सुट्टी मिळत नाही वर्कलोड असला की- दिवस- रात्र मग काम करायचं. परत पावसाळ्यात हे नसतय-
काम नसतयच.
हम्म पावसात काम कमी असतात. अ काम कमी असली कि मग आपलं हे करायचं
ह तिकड पाऊस कसा आहे काय नाही
पाऊस नाही अ ग पाऊस परवा एक दोन दिवस असा पडला दोन तीन दिवस कि काय सांगाल नको आता पुरेेत का मग पुरेेत आणि आता तर अजिबातच पाऊस नाहीये
नाही म्ह पंधरा वस दिवसला त्याच्यावर नाईक प
हम्म नाही हे आठ दहा दिवस झाले बघा आठ दिवस तरी झाले पाऊस अजिबात म्हणजे अजिबात नाहीये
ऊन पण भरपूर -
ऊन पडायला लागलय गरमी व्हायला लागल्या परत- थंड पाणी परत आणि चालू करायची वेळ आल्या. हम्म गर्मीनं काय सुचत नाही ना.
होय
हम
ह् ह काय नाही बघा ज घर ते काम काम घर
हम् ह
ह ना
हो आमचं पण चालू आहे आता घरी जायचं आणि आवरायचं सगळ आवरून आपली काम. आ मग हम्म करत आहेच की.
हाय ते रुटीन चालत
म्हणजे कस सकाळी उठून जर वॉकिंग वगैरे होतय पर तिथून आलं कि डबे करून घेऊन जायचं
परत एकदा जाऊन संध्याकाळी पाच वाजता आलं की. झालं मग परत घरचं काम चालू
हा तुम्ही आता आता नवीन झाला काप
काय ते
ग्रुपला आता नवीनच स्टार्ट झालाय का
नवीन म्हणलं तर झालं की एक महिना बरं होत आलय.
हा हा मग तुला दुसरं आता नवीन जस पा फायद झाल
हम्म हम्म.
हा हा
मंग अनकीन काय.
हम्म माझ पण चालू आहे आता घरी जायच चौधरी जाऊन पोरींना काय पाहिजे काय नाही बघून स स्वयंपाक वगैरे करून माने आहेच की आपलं एखादी सिरियल बघावीशी वाटली तर बघायचं
हा हा
हम्म हम्म
हा प तुमच पेमेंट जमा झालं का नाही
नाही अजुन. म्हणजे चालू आहे बघूया की प्रोसेसिंग मध्ये आहे
होय माझं तर कॉलिंग पाच कॉलिंग आता प्रोससरला पडलात म आता अजून पाच कॉलिंग. अर त सातवा कॉल आहे माझा
नाही आता फिरत म्हणजे जर मैत्रीकडे आलेलो आज काय दुकानवर जायचं नव्हतं. त्यामुळं मैत्रीण कड आलेलो त्याच्यासोबत जरा फिरून यायचं म्हणलं भाजी आणायला जायचंय भाजी घेऊन तसच घरी जायला येतंय.
कधी तर सुट्टीच्या दिवशी मैत्रिणींना भेटायला लागतंय.
होय जास्त हाय.
ना सुट्टेच्या दिवशी भेटून आलं तर म्हणजे असं छान वाटत ना एनर्जी येते आपल्याला
हा.
हम्म बर चालेल ठीक आहे
हा हा
चालेलेल य